हॅलो
बोल
आवाज याय लागला काय
याला बोल
हा हां काय करा लस
आ मा बसली
जेवण तीम झालं
जेऊनु घे
आता चहाचा टायमिंग झाला असाल
उवा
चहापिलीसमा
उनायानीजिभि
ह हां घरकाम करायलेस
काम कराल तो तोपर्यंत तुझा फोनआला
उशर केलेलो की मी दुपारी
तू जुकलेलीस मी तेव्हा भंडीला गेलेलो
त्याच्यानंतर एकदा केलो की ग मी उठून
तवाआम्ही खाली गेलतो संथडा
दोन्ही फोन वर केले
हॅलो
हॅलो
बोल
अ त्या पण फोनवर केल तो तुझ्या पण केलेलो
मग उचलाय नाही त्या ना
नाय नावतो उचलायला नाही तुझ्या फोनचा आणि हा पण काय उचलली नाही स
मी खाली गेलतो
हम हा
वर फोन होता मी खाली गेल
आ हा मम्मी म्हटली झोपली असेल सोड तिकड म
होम
काय कराय नाही आणि परत
हम्म
दिंडीला कुठे गेलतीस
कितीगावाना दडडीपर्यंत
चालत
हा
परत कस आलासा चालतच
तोंडाय लावतात मला तरी
आं
तोडायला आला कि घरापर्यंत
हा हा जाताना तेवढं चालत गेलंसय
हम्म
ह ह तुमच्या गावात ना निघाली गेली
पायवारीे गेली
अ तुमच्या गावातलीच लोक काय आहे कुठल्या गावची दुसऱ्या
नाही गावातलीच
हा हा असुदे घे किती वाजता आलीस मग
आलो दोन अडीचला
ह हां काय म्हटलीस
जेवलीच काय म्हटलं
होय आताच जेवलो बाई
ह
आल्यावर आज सकाळी लवकर उठलेलो
अ
झोप आलती झोपलोच आल्यावर
कितीवेळा उठलेलीस
सातला
म ते लवकर झालं होय
माझं टायमिंग दहाचा आहे मग मला ते लवकरच होणार की बाळा
होम
तोपर्यंत आला ह्याची अर्दीचं शाळा शिऱ्या दंगा करत
का त्याची आर्धी का शाळा?
उद्यापासून पेपर हाईत
होय दोन पर्यंत होती ग
हम हम
आठ ते दोन
हम् हम
तो काय झोपू देतोय आल्यावर
काय केल्यानं
झोपू कुठं गं का देतोय काय तर कळा काढत असतोयच की
हम्म
मान उठलो. मग जेऊन फोन केल तो तुला तू काय उचलली नाहीस.
हम् मी गेलो
श्रद्धा ला केेलो. काय झालं?
मी केलो तवा तू उचलयाला नाहीस म्हटलो.
अगं तेच मग तेच की तुजा आला नाही म्हणून श्रद्धाला केलतो
हम्म हम्म.
मग ते का मध्येच सोडू मग ते पूर्ण केलो. पैसे आलं तुझं
जमा होणार आहेत अजून व्हाय नाहीत.
हा म्हणजे पेंडिंगला दिसायलात
हम्म.
किती रुपये
एकाच एक हजार एकशे सत्तेचाळीस रुपये दिसाल्यात
हा.
वेट केली होती नऊ कॉल वेस्ट गेले म्हटलो बाबा.
हां.
त्याच आणि ते दुसऱ्या अकाउंटचं अजून कराय नाही. खर त्याच्यावर सातशे रुपये बिलिंगमध्येे दिसाले.
काय कराय नुसते उरलेले पाच
नाय उरलेलं पाच अजून कराय
आवाज येई ना ग तुझा
होय उरलेली पाच करायन म्हटलो ग
करून सबमिट करशील का नाही कसें
बोलायला कोण नको का
हा हा. करून हे करशील काय. मग दोन्ही ला बँक डिटेल्स एक कच घातल्यास का वेगवेगळं घातल्यास?
वेगवेगळं घातलंय
वेगवेगळ्या घातल्यास
अह
अह व्हय
वेगवेगळ घातल्यास
खरं होय ग
हा हा. मग मी पण घालू काय तुझे एकाला बँक डिटेल्स
घाल की
पैसे पाठवायचें मला
कोण मी का पाठवू?
मग
माझं घातल्यावर मी का पाठवू
व्हय.
घेते का बघ घेत घेत नाही ते माझं घेतलं नाही मी म्हणजे एका अकाउंटवर पैसे असतात आणि एका अकाउंटवर झुरो बॅलन्स आहे ग
हां.
मग ते झिरो बॅलन्स मी टाकलेलो परत आम्ही दुसऱ्या अकाउंटहून ते ते झिरो बॅलन्स टाकाय गेलो खर ते घेतलं नाही
एकाला यू पी आय आय डी नं करायचं आणि एकाला बँक अकाउंटनं करायचं
हम्म.
माझं काय झालं माहित आहे मी आमच्या मोबाईलला पण लॉग इन केलोय म्हणजे आमचं डिटेल्स घातलो आहे आणि पप्पांच्या एक घातलय माझं बँक डिटेल्स म आता हा मम्मीच आहे की
हो पैचा पैसा
होय पैशात पैसा मग ते मम्मीच्या बँक अकाउंट अ आगं डिटेल्स बँक डिटेल्स घातल्या शिवाय दिसत नाहीत ते.
पप्पांच्या मोबाईल मध्ये पण ते दिसायला गेले.
पप्पांचं कुठं केलोय मी ह्या मोबाईल वरन केलोय की
मग पप्पांचा मोबाईलमध्ये आलेले ते अजून कराय नाहीस
ते कुठे हेच पूर्ण होईना तीस आणि ते आणि कधी करू
हम्म.
हे झालं तर बघणार आता त्याला. मग मम्मीच बँकेच डिटेल्स घाला म्हटल्यावर त्यांवर आणि पैशे आहेत बाई.
ते पैशे असलेले घालू नकोस तू, आता मी काय केलो माहितय मा म अ माझ्या अकाउंटवर आमच्या दोघांचे बी पैसे असत्यात मगं ती माझा ते मी ते वापराय नाही मगं हे माझ झिरो बॅलन्स अकाउंट काढलेलं ते येच्यासाठी ग. गुगल पे फोन पे साठी? हेच्यासाठी काढलेलं मग ते त्याच्यात मी घात घातलो पैशे आणि आणि एक अकाउंट आहे ते खाली केलो त्याच्या अकाउंटच्यावर काय. तीन चार हजार रुपये होतय ते माझ्या अकाउंट वर टाकून ट्रान्स फर करून घेतलो आणि मग त्याच बँक अकाउंट टाकलो.
हां हां म ते झिरो बॅलन्सच हाय की तुझं अकाउंट.
हम्म.
त्याच्यावर अ तू न ते बँक डिटे टेल्स घालताना यु यु पी आय घातलीस काय बँक अकाऊंट घातल्यास?
अकाउंट घातलय.
हां मग नंतर मला त्याचं यू पी आय डी सांग.
बघायला पाहि यू पी आय डी.
आसतोय की.
कशात असतोय?
तुझं स्कॅनर असतेय की आपलं फोन पे किंवा गुगल पे चं.
हम्म.
त्याच्या खाली असतोया.
हम्म.
मग मला दे मग मी हे करतो.
हम्म.
टाकतो आण आल्यावर पैसे तेवड पाठव मगं मला.
मी का पाठवणार?
हम्म पटवणार नाहीसं.
ती आता एकदा मला दिले तर ते मलाच.
हम्म तुला असतेय की.
तुला असतेय की म्हंजे?
नाही बाई पाहिजेत मला.
तुला कशाला पाहिजेे की?
आता थरकरची फी भरायची हाय.
हम्म.
पाच हजार रुपये.
हम्म.
परत ते ॲडव्हान्स एक्सेलचा क्लास लावायचा हाय. छत्तीसशे रुपये.
हम्म.
काय काय करू?
बघ आता काय काय करतेस?
मम, सगळं आता करायचं आहे मी
काय करतेस?
आता पैशे आल्यात म्हटलं तर मला कोण देतील पैशे?
हम्म. अं?
पैसे आता आल्यावर मला कोण देणार ग पैसे तुझाच वापर म्हणणार की
हम्म.
मम बाई त्याच्यावर किती बॅलन्स आहे आता तुझा?
कशावर?
झिरो बॅलेन्सवर?
झिरो बॅलन्स वर असेल साठ सत्तर रुपये
लईच आहे की ग
अं?
लईच बॅलेन्स आहे म्हनटले
मग बास तेवढाच झिरो बॅलेनस म्हटलेय